हॅलो.
हा बोल की.
आवाज येतय का.
हो येतोय बोल.
चहा झाला का.
हो झाला.
हो चहा घेऊनच काय करतेस.
काय नाही येता संध्याकाळ झाली दिवा वगैरे लावला आता स्वयंपाकाला घालते.
हम् हम तू बनवतेस का संध्याकाळी पण.
हो मम्मी जाते ना कामाला मम्मीला यायला साडेसात आठ वाजतात त्यामुळे थोडाफार मिच. करते मग भाकरी वगैरे असेल तर मम्मी करते आल्यानंतर.
भरपूर वेळ होतो की मम्मीला यायला.
हो आता तिचं त्या शाडी. मग मी राजगिराचे लाडू बनवायला जाते.
हा हा.
आता सीझन आहे ना मग त्यांचा आषाढीचा.
हो ह्या महिन्यात पुढच्याच वीकमध्येध्ये बहुतेक. अ फ्रायडे सॅटरडे ला सलग दोन दिवस आहे.
होय होय त्यामुळे त्यांचं आता सीझनेबल सिझनेबल असतं ना ते काम. उपवास वगैरे करतात लोक हो तसे आहे की.
हो. तुमच्या गावातच आहे की थोड्या अंतरावर आहे
नाही नाही आमच्या गावातच अगदी घराजवळच आहे
हा हा घराज व्हायचं आहे ना चालत जात असेल ना मग
हो दोन मिनिटाचं अंतर आहे फक्त
हम्म हम् ते एक बर आहे लांब असलं की हालोत लांब असल्यावर
होय होय पण नाही हे जवळ आहे माझ्या मम्मीचं काम
हम्म मग तर रिपेमेंट किती पडतो महिन्याला
महिन्याला का त्यांचं फिक्स नसते ना त्यांचं दिवसाला काहीतरी दोनशे सत्तर तर दोनशऐंशी असा पगार आहे आणि तास म्हणजे तासावर आहे तासावरती देतात तासाला किती तीस स तीस काय हा तीस रुपये पगार आहेतासाला तीस रुपये तसा मग दिवसात तून किती तास भरतील तस पगार असतो
हा.
मग त्यात टायमिंग वगैरे अस. हे असतं ना कायमिंग व्यवस्थित भरलं तर मग चांगला पगार नाही तर नाही ना..
हो ते आहे. कॉलेज ऍडमिशन केलीस का नाही अजून.
हो झालं करून आली आता चालू येईल दोन चार दिवसात कॉलेज पण तू केलीस
केत आहे कॉलेजचे
कॉलेजची फी चाळीस हजार आहे पण माझी कास्टस त्यामुळे मला स्कॉलरशिप येते त्यामुळे मला नेम ए फी भरायला लागते
हम्म हम् चांगलं माझ्या आता उद्या जाणार आहे मी कय का
हा हा
मग आता तुला फी भरायला लागली असेल ना नेममी
हो ते चोवीस हजार भरले की मी
चोवीस हजार स्कॉलरशिप येणार तुला किती भरावे लागते
आम्हाला तरी सध्या पाच हजार भर ऍडमिशन करा बोलले पण मी तरी पण सरांना कन्व्हन्स केले हो तीन हजार पाचशेच भरून येणार आहे मी उद्या
हां हां तुमची किती आहे टोटल फी मग
टोटल आमचं कसं होतंय आमचं पंकट होतय ना म्हणजे स्कॉलरशिप भेटत पण एक एक ठिकाणी आता कसं असतंय की एके कॉलेजेसमध्येध्ये पहिला सपोज तीस हजार पे असले तर तुम्ही तीस हजार भरायचं मग तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार मग ते तुम्हाला पैसे रिटर्न येणार असं असतं ना
हम्म
तसं आमचं नाही आहे पहिला आमचं म्हणजे स्कॉलरशिप म्हणजे जनना स्कॉलरशिप मंजूर आहे आता आमचं कसं ईबीसीच मी भरते ना मग बीसीच जर मंदर असलं तर ते डायरेक्ट कॉलेज फी टोटल आमची बारा हजार मग पहिला पाच हजार भरायचं नंतर सहा सात हजार असं भरायचं
म आमच्यात नाही माझी आता टोटल फी असल्यामुळे ती स्कॉलरशिप येते ती कट करून घेत तर आता निम्मी भरायला लागते. मग ती निम्मी पण आपण जर एकदम भरू शकत नसलो तर मग थोडी थोडी भरू शकतो हेच की अस
ते स्कॉलरशिप मोठा फायदा आहे ब
होय होय
नाहीतर कुठून आणायचे नाही एवढे
तुमची टोटल फी किती आहे मग एक्झॅक्ट
एक्झॅक्ट तस आहे आम्हाला खरी सरांनी आमची अ तसेच काहीतरी चाळीस हजार असे बोललेले आम्हाला पण आम्ही आता माग इयर ला कन आमचे बारा हजारच आम्ही भरली बारा पण नाही अकरा हजार म्हणजे पहिला पाच हजार भरली नंतर सहा हजार भरली
हम् आणि मग स्कॉलरशिप फारम बरलेला असकेत
मी ईबीसी चा भरते ना ओपन मध्ये येतो ना त्यामुळे ते ईबीसी चा भरतो दुस त्रेणे हम्म तो भरला होता.
ह हा म पण बर सोड पण आमच्या ज्यांनी फॉर्म भरलेला त्यांना पण टोटल फी भरायला लागलेली.
तर अ माझं ते ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर युनिव्हर्सिटी करून मला आणि स्कॉलरशिप भेट भटले ना मग ते परवा भेटली मला ती. त्याचे दहा हजारचीच भेटली त मला आणि आणखी एक फ्रेंड आहे त्या कॉलेजची रुबीना म्हणून तिला भेटली तिला दहा मला दहा
हा हा हा कॉलेजपासून कधी हम्म
काय झालं कॉलेज पासून
कॉलेज पासून नव्हे कॉलेज कधी चालू होणार आहे म्हणलं
कॉलेजला म्हणजे आताच ग्रुपला नोटीस टाकलेत सरानी उद्या साडे अकराला या म्हणून लेक्चर सुरू होतील.
हा हा
ह कारण की बऱ्यापैकी सगळ्यांनी ऍडमिशन केले ना चोवीस तारीख शेवट दिलेली सरांनी फक्त आम्ही काही जण आहे ना अशा लांब लांबच्या त्यांचे राहिलेत थोड्या मुली पुण्याला वगैरे आहेत ना.
होय
हम्म त्या क्लास साठी वगैरे पुण्याला ते नाही मग त्यांचे राहिलेत अजून ऍडमिशन
हा हा हा बरोबर आहे
मग ते आता आपल्या आपल्या वेळे ना
हम्म
आणि त्यात कसं होतंय म्हणजे आमच्याला आमच्या मुलींच सांगते -आम्ही लांब असल्यामुं आ तिथल्या म्हणजे ज्या रे रेग्युलर स्कूल तिथल्या ज्या जवळ जवळच्या गाव आहेत ना तिथून ज्या मुले येतात त्यांची त्यां ची ओळख असते ना मग आमच्या जरा ओळखी कमी होतात मग त्याचा आम्हाला बेनिफिट होत नाही ना.
होय
असं आहे मग ते कसं ते एकमेकीचे भरू शकतात त्या फी वगैरे जवळ गावा पण आता आमचं कस झालं आम्हाला जावं लागते.
मग तुमचं फी वगैरे सगळं ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे.
ऑफलाईनच आहे पण एक एक जण कशा करतात लांबच्या आता कि कोणतरी जाणार असेल तर तिला ऑनलाईन पैसे पाठवतात मग त कॅश काढून त्यांची फी वगैरे भरते असं करतात ऍडजस्टमेंट करतात.
हा हा आमच्यात का तसं नाही ऑनलाईनच आहे सगळे प्रोसेस त्यामुळे कॉलेजमध्येध्ये काही जावंच लागत नाही.
हम आमचं नाही ऑफलाईन आहे त्यामुळे कॉलेजमध्ये जायला ला म आ माझे दोन फ्रेंड्स म्हण होतो त्या माझ्या पण ऍडमिशन कर पण आहे आकडसही फोटो हवा ना त्यांचा मग कसं घेणार.
नाही नाही
डॉक्युमेंट सबमिट बाकीचे डॉ में सबमिट करू शकतोय ना झेरॉक्स मारून पण आय कार्ड साईझ फोटो नाही ना त्यांच्याकडेच आहे जर माझ्याकडे असत तर मी केलं असत
होय बरोबर ये.
ते रिसम जाणून घेतात स टीचर वगैरे त्या
स्वतःहून गेलेलंच बरं असतयं ना थोडी प्रोसेस तरी समजेल ऍटलिस्ट
हम्म
आमचं काय सगळं ऑनलाईन असल्यामुळे आम्हाला कॉलेजमध्येध्ये जास्त जाण्याची गरजच पडत नाही.
ऑनलाइन पण बरं आहे ना.
हो आमची युनिव्हर्सिटी आहे. नाही त्यामुळे ऑफलाईन कॅश वगैरे काहीच तथं एक रुपयाचा पण ऑफलाईन व्यवहार नसतो. त सगळा ऑनलाईन ऑनलाईन साधं बोना फाइड जरी काढायचं असलं तरी त्याचे पंधरा रुपये पण ऑनलाईनच कराव लागत्यात पूर्ण पूर्ण पेमेंट सिस्टम सगळी ऑनलाईन हाय तिथं
छान आहे कि म
होय कुणावर कधी ट्रस्ट ठेवू शकत नाही आपण त्या बाबतीत आणि किती मोठे मोठे पूर्ण अपार्टमेंट्स वगैरे असतात. स्टुडंट इतके सारे असतात कोणाच म्हणून जरी कोणाचा काही प्रॉब्लेम झाला तर
सॉल्व करायचे वगैरे अवघड होते फीज पण जास्त असतात गरिबांची पोरं असतात शिकणारे प्लस स्कॉलरशिप वगैरे असतयं सगळं त्यामुळं रिस्क घेतच नाही तिथं
व्हय
हम्म
बा त्याने काय
काही नाही बघा आज लग्न होतं एका फ्रेंडच जरा तिकडे गेले होते. मग अशी आली.
हम्म
तो ऑफिस ला गेले.
हो जाऊन आले ऑफिसमधून आले आता मुलगीचा स्टडी हाय होमवर्क तो घेत बसल्याले ते एक असतं तिथं होमवर्कच घ्यायला मला आठ वाजून जातात.
होय स्वतःहूनच घेतलेलं बरं
होयं आणि कसं जरा वेळ काढून लक्ष पण द्यायला लागतं ग तरच ते करतात आणि आ तपासून केलं तर नंतर करतील.
होयच की सवय लावायला लागते त्यांना
अजून लहान आहे तवर घ्यायलाच लागणार नंतर मोठे झालेत की मग काय अभ्यास करायला बस म्हटलं की करतात त्यांच त्यांनी
होयं चालेल ठिवू का म
हा हा चालेल गे ठीक आहे बाय